हॅलो
हॅलो
हा येतय आवाज
हो हो एक आहे तुम्हाला येत
येतोय येतोय येतोय येतोय येतो एक पण असं वाटतय की थोडस मध्ये थोडं असं मध्ये डिस्टर्बन्स आहे असं वाटतय.
अहो ते काय झालं माझा इकडे थोडा नेटचा इश्यूच आहे.
ब हो का थोडस म्हणजे अ जर बाहेर वगैरे किंवा असं खिडकी वगैरे असेल तर उघड
तिकडेच येऊन उभी राहिली त्याच्यामुळे तर ना मध्ये तर आवाजच येत नाहीये.
अच्छा अच्छा मग थोडं खिडकी
मी मगाशी पण दोन कॉल केले तेव्हा इथंच मी उभे राहिले.
ह चालेल चालेल चला जस असेल तसं बोलू काही नाही काय तुमच्याकडे प्रश् म्हणजे तुमच्या तुमच्या एरियात काय असं प्रसिद्ध
प्रसिद्ध असं काय म्हणजे नाईच आहे तसं. नाशिकला वगैरे कसं द्राक्ष तसं आमच्या इकडं काय नाही सगळंच भेट.
हो का
हा पण हे खाण्याच्या बाबतीत आहेत थोडे असे प्रकार अ मासवडी वगैरे आमच्याकडे फेमस आहे
ओके ओके आमच्या आमच्या इकडे पण मिसळ वगैरे मिसळ वगैरे असं फेमस आहे आमचे इथे पण
असं आहे का
आमच्या इथली मिरसळ खप्पो
हो का आणि अजून काय तुमच्याकडे
हम्म मिसळ आहे बाकी दुसरं म्हणजे खायचे याच्यामध्ये अ काय म्हणतात ना ट्ट्रीट फूड वगैरे भरपूर असतात आमच्या इकडे पण अस वडापाव पावडा असे समोसा आहे एक म्हणजे आहेथ एक त्यांचा समोसा अ प्रसिद्ध आहे दोन तीन जण आहेत त्यांचे असे समोसे प्रसिद्ध आहेत. इथली त्यानंतर
नावला नाही एक ऑस्करवाडी मिसळ म्हणून आहे बघा आमच्याकडे फेक
हा हा हा हा
पस्तरवाडी आणि आम्ही खाण्याच्या याच्यामध्ये आमच्यात एक मासवडी असते बघा. ते बऱ्याच जणांना वाटतं नॉनव्हेजचा प्रकार आहे की काय मासवाडी म्हणजे त्यांना वाटतं मच्छीचच काय तर
ते नाव मास येतेय ना त्याच्यात
हा हा पण ते ऍक्च्युली तसं नाही आहे ते बेसनाची असते ते
हो का कशी बनवतात ते ह
घट्ट बेसन करायचं असतं म त्यामध्ये फक्त जिरा मोरं तिखट मीठ टाकायचं हळद थोडीशी आणि पाणी टाकून फोडणी द्यायची आणि नंतर मग बेसन पीठ घेऊन असं हात च थोडं घट्ट करायचं
हा
आणि मग ते झाकून ठेवायचं आणि नंतर आपण धपाट वरे एख एखादा असा रुमाल वगैरे घ्यायचा आणि त्याच्यावर अशी थापायची आणि त्याच्यामधलं जे सारण अस असना ते मेन असत त्यामध्ये खोबरं येतं. शेंगदाण्याचं कूट येतं तिळाचं कूट येतं. परत मीठ थोडसं लिंबू पियायचं थोडीशी साखर टाकायची कोथंबीर टाकायची. लसण टाकायचा
ह हा हा
हा ते सगळं मिक्स करून त्याच्यावर लावायच त्याचा गोल रोल करायचा आणि मग त्याच्या त्या वड्या पाडायच्या
ते याच्या सारखं ते काय म्हणत खांडबी वगैरे तसं
नाही नाही मग प्रत्येक ठिकाणी कसं वेगवेगळं नाव असतं ना आमच्याकडे मासवडीच म्हणतात
अच्छा
आणि ती नुसती नाही खात त्याच्यासोबत ना आपल्याकडे त्याच पुरणपोळी सोबत आमठी केली जाते ना
आमटी हा हा का तेच
हा तस ना आमच्याकडे हा हा तसे आम करतात आमच्याकडे आणि ती आमटी पण ते येसूरची अस ते येशूर म्हणजे ना असं अ त्याच्यामध्ये पण बरेच डाळी असतात त्या डाळी भाजुन त्याच पीठ तयार केलं जात आणि त्या पीठाची ती अटी केली जाते मग त्या आमटी म ती वरी टाकायची आणि मस्त खायची
हम हम् हम ह
आणि अज आमच्याकडे शिंगोळेले प्रसिद्ध आहेत बर का शिंगोळे चकुल्या
ते याचे का आपले कुळीदाचे
हा हा हा ते ते पण आमच्याकड खूप करतात मग आमची स्पेशल डिश म्हणावी लागेल.
ह आमच्या इकडे पण बनवतात ते पण तुमच्या तिकडे कसे बनवतात.
आमच्याकडे शिंगोळे त्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकारचे पीठ असत. गव्हाचं असतं ज्वारीचं असतं बेसनाचे असतं आणि त्याच्यामध्ये तीळ टाकायचे कुठं थोडा ओवा टाकायचा कोण कोण मिरचीच करतं कोण लाल चटणीच करत त्यामध्ये चटणी पोहा जिरं सगळं कुठून टाकायचं कोथंबीरोबरे
आमच्या तकडे लाल लाल मिरची असते ना लाल मिरची लसूण त्याच हे बनवायचं काय म्हणतात चटणी हा चटणी बनवायची त्याची लाल मिरची लसूण जास्त टाकायचा अ जिरं आणि कोथिंबीर जास्त टाकायची त्याची चटणी बनवायची हां तथ पिठामध्ये मिक्स करायची त्या चेंगुळे बनवायचे त्या पीठातलंच थोडस पीठ पण हे करायचं हम्म ठेवायचं त्याच्यात टाकायला
हा त्यात पाणी होतून मग ते पाणी भवतायचे त्यामुळे
हा नाही म्हणजे फोडणी द्यायची अगोदर साधी थोडस आपण चटणी काढून ठेवायची बाजूला त्याच्या फोडणी द्यायची आणि फोडणी झाल्यानंतर ते पीठ थोडं मिक्स म्हणजे आपण शेंगोळे बनवायला ते पीठात मिक्स करून बनवतो ना मग ते काढून ठेवायच बाजूला त्याच्यात त्या पाण्यामध्ये पण मिक्स करायला म्हणजे ते पाणी घट्ट होतं त्याला थोडस घट्ट पण येतो आणि मसे शेंगुळे बनून बनवून टाकायचे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात पण हा मिरची आणि त्या थोडसं पीठ पण टाकलं जातं ना त्याच्यात तर त्या पिठामुळे त्याला पाण्याला अस घट्टपणा येतो असं हो खोप पण नाही टाकायचं असं थोडस हा आणि खूप छान होतात पण मग ते लाल
काल दोन पॉल ऐकले त्याच्यावर मला बऱ्याच रेसिपी वेगवेगळ्या अशा ऐकायला भेटल्या बघ
हा मी पण
ह म्हणजे खूप म्हणजे मी नॉर्मली करायचे त्यांनी मला आयडि दिले नाही आमच्याकडे अशा अशा करतात तुम्ही एकदाम ट्राय करा मग
हम्म
आणि असा चर्चा केल्यामुळे आपल्याला पण वेगळे वेगळ्या माहिती होते ना
हा बरोबर
नॉर्मलच होती भाजी भेंडीची भाजी होती माझी पद्धत वेगळी होती त्यांची पद्धत वेगळी होती
हा हा हा ह
आणि त्या एक दोन प्रकारच्या करत होत आणि त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्या मुलीला पण भेंडी आवडत होते माझ्या मुलाला पण खूप भेटे आवते
हो का
त्या मला म्हटल्या मी पण करत आहे मी द्यातली करायची त्या म्हटल्या मी री दह्यातली भेंडी केलीच नाही म्हटलं एकदा ट्राय करा तुम्ही छान
हो दयातली मी आता रिसेंटली खाल्ली होती माझ्या मुलीने बनवली होती द हा दही भेंडी पण तेनी तर जास्तच तेही टाकलेलं असं वाटलं मला
हो हो का नाही थोडं दही टाकावं लागतं ना ते पण शेवटी टाकावं लागतं
हो नाही ति नाही ना म्हणजे ते आपण ग्रेवही बनवतो नाही का त्या ग्रेवही मध्ये जरा जास्त दही टाकलं हो
आच आहे का
पण त्यांना आवडतं त्यांच्या घरात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही हो मग तुम्हाला आवडत तर ख तुम्ही ह हम् बाकी काय नाही बाकी ऊन पावसाचा पत्ता नाही भरपूर येऊन पण आता दोन तीन दिवसापासून कमी झालंय थोडं कारण पावसाचं वातावरण सारखं झालंय ना त्याच्यामुळे पण पाऊस काही ये ना
आमच्याकडता अजून वातावरण पण नाही उष्णता खूप आहे भयानक
अरे बापरे आमच्या इकडे पण आता होते पण आता थोडं वातावरण म्हणजे उष्णता कमी झालीय हवा सुटलीय अ ढक पण आहे उष्ण म्हणजे पाणी हे कमी झालेले आहेत याचं प्रमाण उन्हाचं पण पाऊस यायला पाहिजे आता कारण सात जून असते सात जूनला पाऊस येतो
सात जूनला यच हो पण आता पंधरा तारीख आली तरी काय प खूप खूप पाऊस झाला होता बरेच धरण वगैरे मे महिन्यात फुल राहते
मग ते मागच्या वर्षी थोडा लवकर आला त्याच्यामुळे ह्या वर्षी उशीर राहील त्याच्या सायकल बी घडली ना सगळी
हो लवकर पण आला होता आणि म्हणजे मला वाटते पावसाळ्याचे दिवस होऊन गेले तरी पावसच होता आमच्या इकडे तर बहुतेक दिवाळीपर्यंत होता असं म्हणावं लागत
आमच्या इकडे पण होत बरेच बरेच दिवस चालू होत पाऊस पण मग त्याचे ते कस सायकल पुढे गेली ना मग त्याच्यामुळे आता तो उशिरा येईल असं वाटतय मला तो
हो हो तसं पण असेल प आता पोर्यांचे किती हाल चाललेत फुल टाइम शाळा आहे बसूट
हम् हम् हम् नाही ना पण काही ठिकाणी तर अजून शाळा उघडल्या नाही जोपर्यंत पावसाचही येत नाही आता मराठवाडा वगैरे मराठवाडा वरे तथ बातम्यां ऐक तथ श अज नाही उघडले आमच्या इकडच्या उघडल्या शाळा पण तिथल्या नाही उघडलंय
आमच्या इकर्च्या पण उघडल्यात पण मधी म्हणत होते ना आता ऑनलाईनच करून टाकावं लागेल जर का नाही पावसाात हे झालं तर कारण खूप भयानक होऊनय
हम हम
म आध एक दिवस शाळा थ लव. सोडली आता फुल टाइम शाळेत.
हो ते तर आहेच आता पुढ.
आणि आज तर नवीन युनिफॉर्म ते घालून माझा मुलगा गेला त्याला इतकी गरम होत होत त्याला असं वाटत. तर नकोच मला हे.
युनिफॉर्म पण खूप झाड असतात ना.
हा ते ब्लेजर वगैरे सगळं असल्यामुळे आणि त्यात ह्या वर्षी युनिफॉर्म चेंज झालेत ना तुचे.
हम्म आणि त्या कपड्या खूप झाड असत.
हा ब्लेझरचा कपडा वरून खूप झाड असेल. मॅडम तुम्ही लक्ष ठेवा आपला नऊ मिनिटं झाले आता दहावा मिनिट चाव देल.
हो हो हो हो हो काही काही हरकत नाही ठीक. ठेव ते लागश. अ चालेल चालेल.
का टाईम नाही तुम्हाला नंतर असेल तसं पण सांगं.
अ थोड्या एक एक अर्धेत असं नि क.
बरं ठीक आहे मग मी तुम्हाला कॉल करेल तेव्हा लावते मागून कारण माझे बरेच कॉल राहिलेत आता हो
हम हम ह
सांगते मग
हो
थोड्या वेळ मी काय करते तुम्हाला फोन करते मग त्यावेळेस लावते मी.
हम्.
जेव्हा तुम्हाला टाइम असेल तेव्हा मला फोन कररा.
हो चालेल चालेल.
हो हो.